मी वैष्णवी मांडे बोलताय बोला ना...
अरे मला डॉली सोबत बोलायचं होतं का? हो का मम्मी का करताय ग तुझी...
माझी मम्मी घरी गेली आहे मी माझ्या मामीकडे येऊन आहे.
अच्छा अच्छ कुठ राहते तूझी मामी.... चंद्रपूर चंद्रपूरला राहते का? कोणत्या एरियात राहते?
बिवापूरवाड मध्ये राहते.
यापूर वाट म्हटलं तर कुठे इथे?
बिवापूर वाड मधलं तर मी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन अशा या प्लॅटफॉर्मवर नाही सांगू शकत...
का बर....
कारण ते.. इथे लिहून आहे कि आपण.... असे लोकेशन वगैरे एक्सचेंज नाही करू शकत.
मी जर तुला एक ओटीपी पाठवला तू मला शेअर करशील सांगशील.
नाही मी कसं का तुम्हाला सांगू शकणार.
का बरं थोडा तर विश्वास ठेवावा लागेल ना.
नाही त्या ओटीपी सासाठी माझे पैसे कट केले तर मग कसं
नाही नाही नाही आमच्या आमचा कॉल ह फ्रॉड कॉल नाही आहे.
तुमचा कॉल फ्रॉड असू शकते या नसू शकते. त्यातून त्याच्याबद्दल मला थोडी इन्फॉर्म
बर इथे राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज आहे का तुझ्या मामीच्या घरापाशी.
हो आहे ना माझ्या मामीचा मुलगा तिथेच घेणार आहे.
अच्छा अच्छा. मग या वर्षी दिवाळी अठ्ठावीस ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. हो मग काय करायचं ठरवलं काय नाय म.
अपऊ आ
अच्छा अच्छा. असं म्हटलं का मामीन नक्की.
मी म्हणत तरी मी तरी मी म्हणत.
बरं त्या दिवशी मग रमा एकादशी आहे. यंदा दिवाळी दोन महिन्या मध्ये आलीय. म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी सुरू होते आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्या संपते. मग कपडे घ्यायचा प्रश्न कुठून आला.
मग आपण नाहीच घेऊ मग राहू द्या घरीच शिवून टाकू.
अच्छा अच्छा मग ठीक आहे मग मग. आजच्या लेखात आपण दिवाळी सण नाही का शंभर दोनशे आणि तीन ते शब्दामध्ये निबंध करून लिहायच आहे लिहायचं कस ते पाहणार आहात का?
हो व्हय व्हय. मी तुम्हाला सांगेन तुम्ही ऐ का मग मी तुमचं आईकेन.
बर बर पण मला असं वाटत ते दिवाळी आल्यावरच बोललेल बरं राहील त्या विषयावर
नाही नाही आताच बोलून घेतलं तर कसं ते पुढली प्लॅनिंग चांगली होऊन जाते.
बोलते बघ आता तुझ्याशी ह दिवाळीे दिवाळी ह्हिंदूचा प्रमुख सण आहे. याला दिव्यांचा सण असेही म्हणतात या दिवशी प्रभू राम माता राम माता माता सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परतल्याचा आनंद साजरा करण्यासाठी दिवे लावले जातात. लोक आपली घरे स्वच्छ करतात सजवतात आणि रात्री दिवे लावतात. मिठाई वाटून फटाके फोडले जातात लक्ष्मी पूजणाने सुख समृद्धी कामना केली जाते. हा सण सर्वांना एकटीचा आणि आनंद देण्याचा आनंदाचा संदेश देतो. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. माहितीय तुला.
माहिती आहे दीपावली किंवा दिवाळी हा हिंदू धर्मातला सर्वात मोठा आणि उत्साहाचा सण आहे जो अंधरावर प्रकाशाचा आणि अमंगलावर मंगलाच्या विजया प्रतीक मानला जात हा सह सहसहा अश्विन माहीन्या शेवट आणि कार्तिक महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो. या सणाचे धार्मिक महत्त्व असे आहे की चौदा वर्षांचा वनवास संपून प्रभू श्रीराम जेव्हा अयोधेला परतले तेव्हा आयोध्या लोकांनी संपूर्ण नगरी दिव्यणी. उजळऊ त्यांचे स्वागत केले होते तेव्हापासून प्रकाशोत्सव साजरा केला जातो दिवाळी हा सण धनत्रयोदशी नगर चतुर्दशी लक्ष्मी पूजन वं तापदा पाढवा आणि भाऊ बीज असा पाच महत्त्वाचा दिवसांमध्ये साजरा केला जातो. या दिवसत प्रत्येक घरात समृद्धी आणि आरोग्याची कामना केली जाते.
अच्छा अच्छा हो का तुला तर भरपूर माहिती आहे ग याबद्दल.
हो हो कारण आम्ही महाराष्ट्रातच राहतो पहिली पासून.
तुमच्या शाळेत पण शिकवलं गेलं असेल ना. ह पहिलीच्या शाळा खूप सुंदर होत्या सगळं काही सांगत होते.
हो दिवाळीचा आ मनापूर्वीच घरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते. लोक आपल्या घरांची स्वच्छता करतात भिंतींना रंग देतात आणि घराला सुंदर रोषणाई अ सजवतात दिवाळीच्या काळात घरच्या अंगणात काढलेली सुंदर रांगोळी आणि दारावर लावले आकाश कंदील वातावरण अधिक तात या सणीचा मुख्य आकर्षण गळीचा पराळ असतो त्या्या म्हणजे करंजी लाडू चिवडा शेव आणि चकली. यासारखे चविष्ट पदार्थ बनवले. जातात लहान मुलांसाठी हा सण फटाके आणि नवीन कपडे घालण्याचा मोठा आनंद घो. तसेच नातेवाईक आणिित्र मंडळी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि देतात ज्यामुळे सामाजिक अस लोक वाटते थोडक्यात सांगायचे तर दिवाळी हा केवळ दिव्यांचा मान मानवातील कटून दूर करून प्रेम आणि आनंद एकताचा प्रकाश पसवणारा सण आहे. हा सण आपल्याला जीवनातील न. नैसर्गचा अंधार दूर करून नव्या अेने आणि उत्साहाने जगण्याची प्रेरणा देतो.
दिवाळीचं दुसरं नाव दीपावली हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्स दिव्याचा असंख्य ओळी घरा अंगणात लावल्या जातात म्हणून. नाव दपावली हा. सणाची सुरुवात व वसुबारसी पासून. होते आणि भाऊबीर साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते सर्व अभल वृद्ध मुले स्त्रिया यांचा हा लाडता सण दिवाळी ये म्हटलं की आवरा आवर रंगरंगोटी नव्या कपड्यांची दागिण्याची घरातील वस्तू खरेदी ह पर्वणी. फटाक्यांची अतिषबाजी, सविष्ट दिवाळी फराठ्याचा स्वाद आहे. हा समाजचा आणखी एक वैशिष्ट्य आपला भारत देश हा. कृषी प्रधान देश आपली थोर संस्कृती शुद्ध सर्व प्रे चीक बोल काय बसूबच हा दिवस आपण गाय आणि वासू यांची पूजा त्यांना गोड्याचा खाऊ घालत. त्यासाठी होणारा गायचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षात घेऊन या. पनाची केलेली कृतज्ञता पूाशीला तननी सांजेला. केली जाणार आणिची पूजा नैबद ठेवला.
ह. अच्छा असं आहे खूप माहिती आहे याबद्दलहि. बरोबर.
हो शक्य अस.
तर मी पण तुम्हाला आतानांग ना अ तुम्हाला? मा भारताच्या शिक्षण पद्धती बदलली आहे नवीन धारणा आहे.
हो हो मला माहिती आहे तून
कोत.
हो.
बोला.
ह ह.
मोबाईलमध्येध्ये बिझी झाली का तू तू
अच्छा अच्छावा.
दिवस असतो या दिवशी आयुर्वेदाचे देव म्हणत्व तरी यांची जयंती साजरी केली जाते. ह आता
गाडी
काही सण पाच सण असते धनत्रयदशी हा दिवाळीचा पहिला दिवस असतो. या दिवशी आयुर्वेदाचे देव धनत्वतरी यांची जयंती साजरी केली जाते. झाला मत्व तरी जयंती म्हणतात त्या दिवशी आरोग्याची उत्तम प्राप्ती व्हावी म्हणून प्रार्थना तसेच या शुभ दिवशी सोन्या चांदीचे दागणे भांडी किंवा, नवीन वस्तू खरेदी करण्याची. प्रथा आहे व्यापारी वर्ग या दिवशी. हिशोबाच्या वेळचे पूजन करत.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
या दिवशी छोटी. दिवाळी असे म्हणतात कोर्णी. पौरण पौराणिक कथेनुसार या दिवशी प्रभू श्रीकृष्ण. प्रजेला छळणाऱ्या न नरसका न नरकासूर या राक्षकाचा वध केला होता, आणि त्याचा. क द तू
अच्छा.
एऐलीतून. हम्म तेराशे शंभर स्त्रयांना मुक्त केले होते. अठराशे शंभर स््रियांना मुक्त केले होते. या विजयाचा आनंद म्हणून पहाटे सूर्य सूर्योदयापूर्वी. उठून अंगाला अ उठणे, आणि अ सुवासित तेल लावून. अभ्य स्नान करण्याची परंपरा आहे स्नान. आटुकल्यानंतर घराबाहेर कोरेट. कोरटे लहान पडून फळ पायाने चिरडले जाते, नका नकासुराच्या वधाचे प्रतीक म्हले जाते. त्रिस-तिसरे म्हणजे लक्ष्मीपूजा हा दिवाळीचा सर्वात मुख्य आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. अश्विन अमासा अ अमावास या रात्री घरात, दुकानात आम्ही कार्य कार्यालयात ध व समृद्धीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीचा देवता गणेश यांची मनोभाव पूजन केले जाते. असे म्हनले जाते या रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर संचार करते आणि या दिवशी व्यापारी ज पूर्ण. करून नवीन चोपड्या अ सुरू करतात. फरकलं तु समजलं तुम्हाला?
हो हो. समजलेलं आहे. मी तुला काही सांगू इच्छिते.
नंतर बोलू आपण.